हॅलो कशाय तुम्ही? हम्म काय चाललंय जेवण झाले की नाय.
झाल की
काय बनवलंय म तुमच्या मुलांनी स्नॅप टाकलेला मी बघितलं वाटाण्याची भाजी आणि चिकन बनवले वाटत तुम्ही?
हो हो हो वाटाण्याची भिजी भज्याची रेसिपी सांगू ना.
हा सांगा.
हम्म पहिले पहिले वाटाने आणायचे
हा म्हणजे ऐका की वाट्याण्य आप पण असतो ती शेंगे शेंगे शेंगा असत्यात का नाही त्या वाटण्याच्या
हा ह हा तेव नाय सु सुखे वाटाने.
सुके वाटाणे का हा
हूं हूं ते भिजत घालायचे रात्रीचे
हा.
ती भिजत घाल्यानंतर सकाळी मिक्सरला ते त्याच्यामध्ये लसूण मिरची टाकून बारीक करायची.
हां
हम्म ती बारीक केल्यानंतर म ती त्याच्यामध्ये मीठ टाकायचं.
हां
हम्म ती तेलात चमच्याना अशी सोडायची. हा
एव झाली एवढी सोपी रेसिपी.
हो एवढी सुपी रेसिपी नंतर चकलीची रेसिपी सांगते ना.
हा ऐका की ती वाटाणे आपल्याला मिळतात का नाय म्हणजे काय काय पांढरे वाटाणे पण असतात मग कुठले आणायचे? पण पा हिरवे का हा हा हां बर बर ठीक आहे. सांगा चकलीची आता
हा तांदूळ धुवायचे अगोदर
हम्म
हम्म नंतर ते सुकत लावायचे.
हम्म तांदूळ कसले आपण रेश
हा रेशनींगचे रेशनींगचे. हम् ते सुकत लावायचे पंख्याखाली.
हां.
हम् त्याच्या मध्ये सुकल्यानंतर त्याच्या मध्ये डाळी टाकायच्या.
हा कुठल्या कुठल्या?
उडदाची.
हम्म.
मुगाची.
हा.
शाबू.
शाबू पण टाकता तुम्ही?
हो शाबू पण टाकतय आम्ही.
शाबुने काय होतो?
शाबून जरा जरा माझी चविष्ट चकली लागते.
हा आणि खुशखुशीत होईल ना.
हा खुसखुशीत शाबू त्याच्यामध्ये आपण पोहे करतो ना नाश्त्याला
हा.
ती पोहे पण टाकायचं.
हा हा हा.
आणि ती आपण चिवड्यात ती डाळ घालतो ना, ती पण टाकायच. हा चना डाळ, चवडेतलं डाळ.
हा हा बर.
हा. तिडायट असं सगळं एकत्र मिश्रण करायचं त्याच्यामध्ये. ते तांदुळ सुकल्या नंतर हा.
हा.
मग ती मिश्रण केल्यानंतर ती चक्कीत ज दळायचं.
बरं.
हम्म चक, हा मग ती दळल्यानंतर ती पीठ घरी आणायचं.
हा.
हम्म त पिठामध्ये मग तेल थोडस गरम टाकायचं.
म्हणजे किती एकदम कडक बनवायचं कि जरास गरम करून?
गार करून म्हणजे गरम करायचं आणि नंतर तिगार झाल्यानंतर पिठात वतायच.
बर, मग गारच करायचं तर मग आपण असंच तेल असते ती का नाही टाकायच?
नाही नाही मग ती चकली एकदम कडक होती कडक तेलामध्ये टाक होतलं की पीठ. पटात होतलय. हा, मग ती तेल जरा थंड करून टाकायच पिठात. हम्म, त्याच्यामध्ये तिखट मिठ टाकायचं आणखी हम्म, तखट मीठ टाकायचं.
हा.
नंतर तीळ टाकायचं ओवा टाकायचा.
हा.
हा मग ती चकली चकलीत चांगलं कमी प्रमाणात टाकायच, आपल्या चवीनुसार टाकायचा.
हम् चिमुूटभर कि कसा?
चिमेट भर, एक चमचा. एका किलोला पिटाला एक चमचा. हम् हम्म, हम् ती मिश्रण केल्यानंतर मग ती पिठव चांगला एक जीवक म्हळून घ्यायचा परत मध्ये.
हां!
हं!
मयील्यानंतर?
मळ्ल्या नंतर ते पीठअ थोडा वेळ मुरत ठेवायचं.
हा!
म नंतर ती चकली पाडायची.
हूं!
नंतर ती तळायची, मग ती खुसखुशीत चकली होते.
हा बर आणि हिला म्हणजे असं आपण अ उघडं म्हणजे ठेवतो का नाही, तसं का आपलं बंदिस्त डब्यात ठेवायचं कसं करायचं.
तळल्यानंतर जरा उघडं ठेवायचं नंतर गार झाल्यानं तर बंदिस्त डब्यात ठेवाय
बरं बर चालतय आणि मला समजले तुम्ही धपाटे पण छान करता.
हो हो धपाटे पण छान करतो.
पत्या च चवळीची उसळ सांगा. हं मी लिहून घेते हळूहळू सांगा.
हा हा!
हूं! सांगा की?
हा सांगते की सवाळे जरा भाजून घ्यायचे.
हा!
भाजल्यानंतर ते शिजत टाकायचं.
हूं!
हूं मग शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ती ऊस कांदा काप पण त्याची उसळ बनवायची त चवायची. तिखट बिकट टाकून तेलबिल
बर मला तस नका सांगू मला म्हणजे असं सांगा तेलात कांदा वगैरे
हा हा हा तेलात तेलात कांदा टाकायचा? आपल्या चवीनुसार ती तिखट टाकायचं.
हा!
हूं नंतर ती परतून घ्यायचं नंतर ती परतून घ्याय
हां परतून हां.
हूं नंतर काय म ते आपण कुकरला शिजवलेल असतय चालत चालत. ह चालतच.
हूं म आता हे कसं करायचं धपाटे?
धपाटे गव्हाचं पीठ.
हूं!
बाजरीचं पीठ,
किती किती घेयच मला प्रमाण सांगा की एक वाटी, आणि बर दोन माणसांना बसणा एक, एक, वाटी.
हं हं चार माणसांनी पण पुरवला असंत.
बरं ठीक आहे.
हूं!
हूं सांगा.
एक वाटी गव्हाच पीठ.
हूं!
हा एक वाटी गव्हा चं पीठ एक वाटी अ बाजरीचं पीठ.
हूं! सांग की
हा... एक वाटी तांदळाचं पीठ
हा... एक वाटी तांदळाचं पीठ... एक वाटी मग अ... कडक होईल ना?
नाय नाय, नाय कडक होत... एक वाटी बाजरीचं पीठ एकत्र मि पिठाचं करायचं.. त्याच्यामध्ये तिख... हिरवी मिरची
हम्म... अख्खी टाकायची का?
नाई नाई... बारीक तुकडे करून... घेतात हिरवी मिरची
हा... मग त्यानंतर काय करायचं?
त्यानंतर ती... तीन हिरव्या मिरची धुऊन घ्यायच्या अगोदर बरं... नंतर ती... तेल थोडसं टाकून... तव्यामध्ये ते भाजून घ्यायची हम्म... ती भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मिर त्या काढून घ्यायच्या
हा
त्याच्यामध्ये जिरं लसून
हुं
जिरं लसूण झाल्यानंतर... ते पिठ.. एक सुक्या आलं नाही टाकायचं
का ओ?
आल्याला नाही चव लागत
बरं ठीक हाय... कारण आलं तिखट असतं, है का नाय... मिरची आणि ते लई तिखट तिख तिखट लागल... हा... हा बरोबर
मग ते मग तर ते एक आपण मिक्सरला ती फिरवायची... मी... म्हणजे चटणी मिरच्या ते भाज्या जिरं लसूण वगैरे
हा हा हा
हम्म... ती बनवायचं मग.... पिठात एकजीव घालून ती मिश्रण करून... ती आपण लाटून किंवा थापून करायचं
अ... धपाटे थापतेेत ना आणि मला
लाटाय पण येते ती
होय... म्हणजे पीठ आपण लाटायचं असल तर घट
कठीण असं लय चपाती सारखं मऊ मळायचं नाई. ती कठीण जरा पीठ ठेवायचं म्हणजे धपाटं व्यवस्थित होतं ते हा
बरं... आणि थापताना काय करायचं म्हणजे कसं थापायचं?
खाली एक रूमाल हातरायचा चांगला बऱ्यापैकी
हां
त्याच्यावर थापा.. पोळपीठावर रुमाल हातरायचा
हम्म
आणि मग ते धपाट्याचं पिठ आपण एकत्र केलेलं, सगळं मळून
रुमाला... रुमालाला चिटकणार नाय?
नाय चिकटत, नाय चिकटत
तेल पाणी... काही लावायचं असतय का?
हा... तेल पाणी, आपण असं लाटतानाच, त्याला आगुदर रुमालाला तेल लावायचं नंतर तेल आणि पाणी एकत्र करून
हम्म, हा हा हा... बर चालतंय आणि... म्हणजे आपण कसं थालीपेटीला होल वगैरे पाडतो बघा त्यात अ... तसं पडायचं का?
हो... पाडायची की, होले पण पाडायची थोडे थोडे... हुं.. हुं हुं... हा
चालते चालते आणि मग ब कस एकदम कठीण ब भाजाचं का कसं भाजायचं?
कठीण नाही मऊच भाजायचं.
मऊ भाज ब आणि क म्हणजे आपण. हा हा मगात्यार माणसांना. साठी जर बनवत असू तर मग पिठक मौसूद म्हणायचं ना.
हा मसूद म्हणायच.
हा म्हणजे कठीण होणार ना, हा ना?
कठीण नाही होणार.
हा छान छान चांगलं सांगताय की.
हम्म हम्म, आवडली ना?
हो आवडली आवडली. नाही म्हटलं तुम्हाला विचाराव तर उद्या करते बनवून तुम्हाला मी फोटो पाठवते.
बरं बर चालतंय चालतंय.
चालते.
हा हा हा काय नाही मग नाही अजून जेवलेल. जेवायच आता उद्या आपणद्या. त्यांना मी कॉलवर बोलवू शकत आता मी. सोमवारी कॉलवर बोलवू शकते आणखी बऱ्याच्याच रेसिपी आहेत माझ्याकडं.
हा बरं बर तुम्ही सांगा मग मी. तुम्ही मला सांगा कधी कॉल करायचा मग. आपण बोलूया बर बर ठीक आहे.
हा हा हा चालतेय.
हा चल चला. हा ठेव का जेवा मग हा हा चला.